हॅलो. हं. काय चाललंय?
काय नाही बगा? आहे नव-
काय आराम चालू ए?
होय. चहा घेतला का नाही? आला की.
हा. हा. माझं पण आलं. हा स्वा - -ती स्वातीचं काही नाही आलं ग अजून.
अजून नाही आलं? हं. येतील की. टप्प्याटप्प्याने सोडायला लागलेत वाटत.
व्हय. व्हय.
टास्क तपासून तसं सोडायला लागल्यात.
हां.
अं. तुम्हाला कधी आज आला का टास्क?
होय. आज आल्यात.
हां. हां.
जरा साईड ला ये की आवाज यायलाय.
कुणाचाच
बोललेला आवाज यायलाय. काय नाही बसलोय.
ह. हं.
हम्म.
आणि काय? काय कुठं फिरायला तेन गेली नाही स् कुठ?
फिरायला त नाही अजून कुठे जायला.
का?
नाहीय अजून जायला फिरायला.
हम्म हम्. आम्ही फिरून आलो बाई.
कुणीकड गेलताव?
आम्ही गेलो होतो इकड. कर्नाटकात. फोन कर आणि काम चालू आहे म्हण.
हां हां
हम्म जाऊन आलो जरा फिरून.
करून आला व्हय काय काय बघितल?
ह्याला. ते घाटात घाटात गेलतो आम्ही.
घाटात गेलतात होय.
हम्म हम्म जरा फणस तेन.
ते वर्षातन एकदा असतय.
हां हां घेऊन आला काय मग?
हां घेऊन पण आलो फणस करवंद. जांभळ हे सगळ आपल मस्त पैकी जंगलात. फिरून खाऊन घेऊन आलो आम्ही.
मग काय चांगली गोष्ट आहे की. आम्ही नाही कुठ जायाला.
हम्म हम्म जाऊन या की जरा पावसाच्या आधी.
प्लॅनिंग सुरू आहे जायाच.
होय हम्म हम्म पावसाच्या आधी जाऊन या.
होय पावसाच्या आधी जाऊन यायच.
हम्म, मग काय सुट्टीत काय रेसिपी शिकलीस की नाही?
रेसिपी काय नाही शिकायला.
हं, शिकायच ते सुट्टीतच ते शीक. सुट्टीतच शिकायला मिळतय, नाहितर आपल्याला बर पडतय.
होय, कुठल पोराच्यात न कुठ होतय.
हम्म, ते पण आहे सोड, आणि सुट्टीत सगळी एकत्र येत असत्यात त्यामुळ काय करायला पण अवघड होतय सगळ.
मग, तुमची मुलगी कुठ राहत्या?
आ
मुलगी कुठ राहतात म्हणल?
म हाय हाय हाय, चांगलय वातावरण. त्यांना म्हणजे कस तिकड ते होते ते, म्हणजे उष्णतेचच होत सगळ.
हां हां.
आता गावाकड आल्यात, हाय वातावरण चांगलय.
हां हां.
हम्म, पोरांच पण ऍडमिशन तेन. चालू आहे त्यांच आता.
झाल का नाही मग ऍडमिशन?
हम्म, सुरू आहे त्यांच, आता ते कागदपत्राच काम तेन चालू आहे नाय.
हां हां.
ते सुरू आहे आता, आता बघूया आता. कधी होतय, पावसाचं पण वातावरण व्हाय लागलंय.
व्हय पावसाचं वातावरण झालंय.
हा त्यामुळेच आम्ही पावसाच्या आधीच म्हणलं जरा फिरून यायचं.
हा.
आणि आलो बाई.
हा हा.
चा पाणी झाला काय नाही?
चा तेन काय अजून नाही आत्ता घेणार.
हा हा.
हा हा.
मग सुट्टीला गेला नाही कुठं?
सुट्टीला माहेरी आलोय की.
हा हा माहेरी आलायसा व्हय सुटीला मग काय निवांत हायसा मग तुम्ही आता.
होय.
तिकडं आल्यावर काय वाढ नाही हे वाटत, फिरायला मग इकडं तिकडं जाचीला आता.
होय आता जायच कि. हम्म... युन गेली.
हा हा.. तिचं कार्य कार्या चालु हाय काय तिचं.
तिज कार्या नाही तिन नंबर बदल्या पासन तिचं ते कार्या मधनं नाही हाय ती.
अगं बाई... मग तिला पण मी बोलणार होतो तिच्याशी फोनवर.
अ मग तिला परवा सांगितलेलं वैनीसनी घ्या म्हणून तिला पण.
हां..
मग अजून घेतलंय काय नाही काय माहीत नाही.
हम मग तेच मी तुला विचारायचं म्हटलं, जर तिझं चालू असलं तर मग तिच्याशी बोलायचं म्हणलं.
हं..
हम्म...
मग बाकीची कोण नाहीत.
बाकीची हाईत खरं ती सगळी बीजी हाईत असं हाय. बघूया की प्र फोन करून विचारतो की प्रत्येकीला.
चालतंय विचारा की.
कोण
किेती टास्क आल्यात तुम्हांनी वीस??
वीस आल्यात.
हा हा...
मग आता कोण तयार असल त्यांच्याशी बोलायचं मग आता काय
चालतयं कि स्वाती तेन नाही स्वातीला ज करा गुड्डीला करा.
ते ते कर तो म्हणल्यात खरं काय तेंच जरा घरातल्या अडचणीच सांगत बसल्यात. म्हणतान मग मी पण काय फोर्स केला नाही मग कधी कोण आ अवेलेबल असल त्यांच्याशी बोलायच. आ हं.. आ णि मग रीकाम व्हायचं मग काय करायचं.
होय.
आता ही एक आहे, आरती एक हाय, तू परत ईश्वरीला करून बघतो आणि
हा इश डा वहिनिसनी करा की. हम्म, आरती चा बलेन्स संपलंय आरती काय नसलं.
अ ते आता उद्या, उद्या, उद्या करतो म्हटलेत त्याने.
आरती ना होय, हो चालतंय उद्या बोल किती दिवसच आहे तुम्हानी हे?
आता मला येऊन बरेच दिवस झालेत. ते माझ्या जावेची मुलगी डिलिव्ही झाल्या शिजर झालं तिकडे मी दवाखान्यात होतो.
ह हा.
म्हणून हे टास्क मी केला नाही आता काय हे बघते पण महवाचं आहे तिथे बाळाला घ्यायला कोण नव्हत मग मला बोलवलं मग मी गेलो तिकड.
मुदत आहे ना हो याला अजुन टास्कच?
मुदत काय मला माहत नाही पण करायचं हे दिलंय टास्क अजून हा याच्यावर म्हणून मी आता बोलालोय तुमच्या बरोबर. मग मी तिकंड आल्यावर मग मी हे चालू केलंय. असं झालंय हा. आता हे बघ ते पण, ते पण आता तिचं अडचणीच हाय तिला आता
व्हय जायला पाहीजे प्रत्येकाच्या वेळेला व्हायला पाहिजे.
म्हणून मग मी टास्क म्हणले नंतर करूया. पहिल त्यांची वेळ आपण काढूया म्हणलं मग तिला डिस्चार्ज मिळाला घरात आणून सो सोडलंय आणि मग मी आलो इकडे.
हं.
हा असं झालंय म्हणून जरा वेळ झाला टास्क करायला नाहीतर मग कधीच केला अ सगळ्याच्या आधी माझा टास्क होत असतोय पण आता, आता हे असं अड अडचण आल्यामुळ मला आपण अवघड झालं नाही.
होय ते पण महत्वाचच होत थोड.
महत्वाच होत, घरचं पण होत ते आणि मग म्हणायला नको त्यांच्या वेळी उपयोगी पडतो आहे आमच्या उपयोगी कोण पडत नाही असा आणि म्हणायला नको. म्हणून म्हणलं हा हा. मग म्हणलं टास्क नंतर करूया पहिला तिकडे जाऊया म्हणून जाऊन आलो तिकड.
हम्म, हम्म बाकी सगळं बरं आहे.
हाय, हाय.
चहा नाही आता घेणार आहे चहा.
हा हा हां.
हम्म. तुमचा? हा.
आता जरा आणि थोड्या वेळान गरम होतय ग लइ.
अग होय.
जरासं हं. आणि एक पाच सहा वाजता घ्यायचं.
हां. हां. होय. जरा वातावरण जरा ब - नंतर नंतर हे होतय ना? आत्ता उर- हां. बोला की.
मी, टायमिंग बघितलीएस तू?
कुठला?
आपण बोलतोया ना मी काय बघायलच नाही टायमिंग किती झालं?
बोला अजून हाय टाईम.
हा. मग तेच म्हटलं माझं तिकडं काही लक्ष नव्हतं टायमिंगकड.
अ हाय अजून टायमिंग.
हा. मग म्हटलं आणि टायमिंग झाल्यावर आणि म्हणल- अ हे करत बसायला नको. हम्म. हम्म. हम्म. हम्म.
दहा मिनटाच ए ना?
होय दहा मिनिटच की.
हां. अजून आहे कि टायमिंग.
हम्. मग म्हणलं तुला ते सांगावं म्हणलं मी काय ते टायमिंग- -कडे लक्ष दिलं नव्हतं.
हं. अजून एक मिनटं आहे की. अजून एक मिनिटं हाय म्हटलं.
हा. हा.
हम्म.
म आता अ ह्य, आता आपण एवढं बोलल्यावर- परत आणि थोड्या वेळाने तुला लावतो मी.
बरं बरं. लावा लावा. तब्बेत तेन आहे ना बरी? हम्म.
हम्म. तुम्ही सगळे आहे नव्ह बरं?
हाय हाय बरंय.
हम्म. हम्म. हम्.
हम. आजच वातावरण वेगळंच झालंय.
वातावरण म्हणजे पाऊस पण नाही. काय नाही आभाळ आभाळ आलय.
व्हय आभाळ आलय नव्ह. होय. वेगळं
पाऊस पण पडेना झालाय त्यामुळ सगळं कसं- लोक आजारी पडायला लागलेत या वातावरणामुळ. हं. आणि लोक आजारी पडायला लागलेत या वात- -तावरणामुळं.
वातावरनमुळं हो. ऊन पण पडतंय- परत आणि हे होतय. होय चा -
हम्म.
कट करा मामी.
हा हा.